करताई हॅलो हा नमस्कार नस् कश आहे हो छान आहे छान तुम्ही कशा आहात हो म मस्त काय चाललंय सध्या काय नाही आपलं रोजच रुटीन आताच्या आता मुलांच्या स्कूल सुरू आ झा इ दिव रिॅक्स होत थोडसा
हम्म हम्म्
तुमचं काही नाही आता घरातली कामं थोडं मी पूर्वी क्लास घ्यायची शिवण क्लास वगैरे फॅशन डिझाईनिंगचे आता नाही घ आता बंद केले जरा हो का ह म घरातच पेपर वाचन कुठे असं घरातली कामं बाहेर सामाजिक कार्य काही थोडेफार चालू आहेत हो तिकडे जाणं वगैरे असं असतं हा मी पण लावची होती अरे पण मी मी माझ माझ शेवती काय हो मी कधीतरी शिवते नाही तर बाहेरच देते शक्यतो पहिल्याशिवाय आता कावर बंद केले आत्ता माझे मिस्टर रिटायर झाले
अ सा
असतात मग ते कसे घरात पण मुली यायच्या मी जायची बाहेर आता ते घराता ते एवढे एवढे वर्ष त्यांनी प्रवास प्रवास केला गव्हर्मेंट जॉब होता लांब लांब रोज जायचे म्हणलं आता नको आता आपण घरात शांत बसावं आणि मग सगळं मग घरात असले की कसं सगळं काम पण वाढतंच ना आपलं थोडं नाश्ता जेवण आणि ऑफिस व्हायचे तेव्हा कसं एकदा सकाळी टिफिन घेऊन गेले की संध्याकाळीच माहिती आहे सात आठलाच येणार आता. म दिवसभर मोकळा असायचा, मुलं त्यांच्या शिक्षणात. वेळ असायची त्यामुळे घ्यायची मी क्लास आता नाही. बंद केलं. हां. मोठे झाले ते आपल्या आपल्या शिक्षणासाठी गेले बाहेर.
हां, हां.
बाकी नवीन काय बनव होता? अ रेसिपी वगैरे मी आख्खे मुग, हिरवे मुग असतात ना
हां, हां.
ते भिजत घालून, त्याचे ते मिक्सरला वाटून त्यात जिरं, हिंग, आणि अ लसूण, आल थोडी मिरची. असं टाकून मिक्सरला वाटायचं आणि थोडस पातळ करून तेे असे फ्राय पॅन वर शालो फ्राय करायचे. हा म्हणजे कटलेट टाईप. टाईप ह. छान लागतात ते एकदम आणि पौष्टिक होतो तो नाश्ता. हो हा पौष्टिक पण होतो. हां चांगला आणि प्रोटीन वगैरे त्याच असतात चांगले. हिरव्या मुघांमध्ये. किंवा त्याच्या वेगळी. चने घ्यायचे, चने पण बिजवलेले त्याचंही छान होतं. हो का असं हे करते. आणि बाकी अ हा बोला. आमचं कस आता मुली छोटी बारावीला आहे, मोठी लास्ट इयरला होती. आता ते बाहेर बघून येता हो पिझा, नूडल्स, पास्ता, हा तेच बनवता.
हा फक्त थोडे पसारे जास्त
जास्त घालून ठेवता. करतायत शिकतायत ह्यातच आप समाधान मानायच हा. होय की नाही अभ्यास वगैरे करून. आलंच पाहिजे थोडंफार मुलींना सगळं आत्ता स्वयंपाक.
हम्म हम्म.
कुठे कुक्कर लावणं, कणिक मळणं, थोड्याफार चपात्या, लाटन. असं थोडी काम आता मुलींना शिकवायलाच पाहिजेत. कधी तरी बाई तूच आज स्वयंपाक कर तुझ्या मनाला येईल ते कर, मी पाहिजे तर सांगते मला विचार अशी सवय पा जे नाही का? आता कधी बाहेर जावा लागलं तर हो मग न किंवा त्यांना जॉब लागला कुठे बाहेर राहायला लागलं तर निदान स्वतः च स्वतः करू शकत आता ग्रॅज्युएशन झालेली मुलगी आहे, किंवा लास्ट इयर ला आहे ती. तिला आता समजा ग्रॅज्युएशन झाल्यावर जॉब लागला कुठे चांगला आणि बाहेर राहिली तर तिचं तिला जेवण निदान करायला येईल ना स्वतःच स्वतः हा स्वतः च स्वतः ता करून हा कधी पोहे कर, कधी उपीट कर, हां, हां. घरी कधी तर मदत घ्यायची असं काहीतरी थोडं थोडं मुलींना शिकवायला पाहिजे. हा ना? तिथ सुट्ट्या लागलंय ना तर मी वरती टेरेस तर चक्कर मारायला निघून जाती, हा बरोबर तिला सांगून जाते तू हे हे बनवून ठेव. चांगलं आहे. पोळ्या थोड्या वातड होऊन जाता असू दे काय आधीच. सांगून ठेवते घरात कोणी काही बोलायचं नाही खाऊन घ्यायचं बरोबर, नाही अगदी बरोबर आहे. आणि मुले स्वच्छता पण त्यांना शिकवली पाहिजे हा हा हा घरातलं नाही का म्हणजे टापटीपपणा हुं थोडीफार कामं असं घरातली आली, पाहिजेत सगळ्यांना. जरी किती शिकले किती मोठ्या पगाराच्या नोकऱ्या लागल्या तरी काही वेळला आपल आपल्याला करायला लागत नाही नाही काही वेळेला नाही करावंच लागत. करावंच लागत आता विदेशात तर कधी बाई नाही आली.
विदेशात बाई वगैरे ही कल्पनाच नाहीये, तिथे अजिबात हो ना,, तिथं तर आपल्यालाच कराव लागत. स्वतःच स्वतःच करायचं सगळं. तिथे बाई वगैरे असा काही प्रकार नाही. आणि असली तरी ती परवडण्याच्या पलीकडे पलीकडे म्हजे तुमचा जेवढा पगार असेल तेवढाच तिला पण पगार द्यावा लागतो. हो ना मग ते शक्य तेच नसतं ना, हुं हुं हुं त्यामुळे मग अशी त्या वेळेला सगळ्यांनाच मुलं असो मुली असो सगळ्यांनी थोडंफार शिकलच पाहिजे तरी काम आली खाण्यापिण्याच तरी करता आलं पाहिजे. स्वच्छता थोडीफार पात गेल आणि खाण्यापिण्याचीच नाय काळजी घेतली तर मग हो तेच ना आणि स्वच्छता घरातली टापटीपपणा की बाबा हा हा रोज टॉयलेट साफ करणं, बेसीन साफ करणं, रोजच्या रोज ब्रश फिरवलं की जास्त घाण होत नाय आणि मग वेळ पण लागत नाही नाही का तेच जर खूप दिवसानी तुम्ही करत राहिला तर मग त्याला खूप मेहनत पण तेवढी करायला लाग ते हो हो तेच सकाळी अंघोळीच्या आधी फटाफट जरा फिरवलं की, होऊन जातं.
हा हा
अशा काही गोष्टी स्वच्छता, कपडे कपाट नीटनेटके लावणं. अशी काम थोडी थोडी, अश्या या छोट्या गोष्टी पुस्तकं वगैरे नीटनेटक ठेवणे, पसारा करू नये. अस त्या लहानपणापासून सवयी लावल्या तर, त्यांच्या अंगात त्या भिन मुरतात. न त्या सवयी अंगी मुरून जात आणि ते केल्याशिवाय त्यांना चांगलं नाही वाटत. हा आता कोणी आमच्या बेडरूम मध्ये बसलं आणि आजूबाजून थोडे पसारे असले तो अभ्यासच होत नाहीत त्यांच्याकडन, हो बरोबर चांगलं आहे सवय ह कंटाळा आलेला असला तर, म मीच आवरून देते किंवा मग मी नाई आवरून दिल तर जी बसणार आहे ती आवरून घेती रूम हो ना हां बरोबर अस आणि म्हण तात ना 'जिथे स्वच्छता तिथेच लक्ष्मीचा वास'. हा हा ते पण आहे त्यामुळे कायम स्वच्छता पाहिजेच आहे सगळ्याच गोष्टीत हूं हूं असं बाकी काय फिरण्याला फिरायला वगैरे जाता की नाय? फिरायला नाही या सुट्ट्यांमध्ये नाही गेलो पण म आता चाललंय जाय अस हो का.
म्हंटलं सुट्ट्यांमध्ये कसं गरम ह्या वर्षी ऊन पण खूप होत. आणि स्कूलला सुट्ट्या त्याच्यामुळे गर्दी पण खूप
पण खूप होती. गर्दी खूप होती आम्हाला आमच्या इथे हा श्रावण महिन्यातच जातो दरवर्षी हो का हो म्हणजे माझ्या मिस्टरांना त्यांना फिरायला खूप आवडतं. हो का मग सुट्ट्यांमिळ जातोच आम्ही एकदा तरी छान छान आम्ही ही जातो फिरायला म्हणजे सुरुवातीला जॉबला होते तेव्हा नाही जमायचं पण आता ठरवलय व र्षातना एकदातरी तरी मोठी लांब ट्रीप करायची अशी हा हा आता तर मी नाही म्हणतीय मुली मोठंया झाल्याय शिक्षणाला पण खर्च लाग हो हो हो बरोबर म्हटलं काल मुलीं समोर न बोलता त्यांना बाजूला घेतलं म्हणटलं तुम्हाला का बरं फिरायला नेयच आम्ही नाही म्हणतो ते म्हणता तेच तेच रुटीन रोज आणि मालच तुम्हाला फिरायला न्यायचय हो बरोबर अस हूं हूं ह बरोबर आम्ही ही जातो. तो म्हणजे आता मध्ये आम्ही गोव्याला जावून आलो. छान वाटलं तिथे ह ह हो का ह ह मस्त वाटलं ते ट्रीप छानच झाली आणि स्वस्तात एकदम झाली. हो का कशे गेले होते प्लॅन नी का नाही ट्रेननी
ट्रेननी गेले हा हा.
ट्रेन होती ट्रेननी गेलो आणि मग तिथे असतात बस वगैरे. हो का म ते सगळीकडे फिरवतात राहायची पण सोय करतात. पॅकेजच असत त्याच ते हा पॅकेज व ति तिथे गेलं की तिथे मग त्यांचं पॅकेज घ्यायचं इथून आम्ही ते गेलो स्वतः मग छान झाली म्हणजे ती अ ट्रीप छान झाली. हा रोज आपलं तेच रुटीन हा ना चांगलं वाटत थोडसं हो हो. थोडं चेंज झालं कि मग घरात पण फ्रेश वाटतं ना मग थोड काम करायला हो काम करायला आपण आपण पण फ्रेश होतो जरा. आणि जावंच असं निसर्गाच्या सान्निध्यात वगैरे जरा नाही का अम्म. आप आपल्या आपल्या जवळपास आपण वेळ काढत नाही जायला फिरायला. कि बाबा चला नाही आणि ते एक वयंच अस बर का नंतर आपण जातो पण एक माझ्यावरून सांगतीय. पहिले आम्ही फिरलो तेव्हा जायची तर काही नव्हती वाटत आता थोडा गुडगे दुखायला लागले. हा ना मग जायच तर प्रत्येक ठिकाणी पायऱ्या उतरा चढा असतं बरोबर. तर मग निघायच्या पहिलेच टेन्शन येत हा आपण यांच्याबरोबर कसं? चालायचं असं बरोबर म्हणुन म आत ता जेव्हा जे व्यवस्थित आपल्याला चालता वगैरे येतंय तर फिरून घ्यावं चांगलं. हं आणि बाकी ड्रेस साड्या काय अस ड्रेस वापरता का साड्या? दोनी पण. दोन्ही पण ना शक्यतो ड्रेसच वापरते साडी कस काही कार्यक्रम वगैरे असला तर आताच्या वातावरण मला पूर्वी कसं म्हणजे चालायचं हे पण आत्ताच्या वागण्या वातावरणामुळे ड्रेस घालणारी अपरिहार्य आणि आताच पंचेचाळीसच्या पुढे तर आता नकोच वाटतात त्या साड्या. एक तर थोडी तबेत वगैरे पण होते चालेल मी करू नंतर? ठीक आहे ठेवते हो हो चालेलं हं हं.